शुभ दुपार बोला, छान. छान म्हणजे तुम्ही कशा आहात.
मी पण छान मजेत हो झालेन काय करता.
काही नाही. आवरत होते.
थोडं विचारायचं होतं तुम्ही फार स्लिम ट्रिम आहात वेट लॉस कसं करावं.
वेट लॉस तस तर काही करत नाही मी पण एक फॉर्म मुला मला असंच कुणीत सांगितलं होत ते फॉलो केल होत मी आता सध्या तर करत नाहीत हम्म. ते, अ अ बत्तीस अह पर म्हणून आहे त्याचा फॉर्म्यला युज करायचा. त्याच्यामध्ये काय त्यांची ग्रीन टी वगैरे पण भेटती अ ती ग्रीन टी वगैरे घ्यायची, पण जेवणाच्या वेळेस थोडीशी काळजी घ्यायची की बाबा आप आपल्याला किती खायचय तर त्याचे एकदम बारीक आपल्याला किती खायचंय, तर त्याचे एकदम बारीक बारीक असे नाही का तुकडे करून ताटात ठेवायचे आधीच, आपण काय मोठे मोठे घास घेतो, पटकन जेऊन मोकळे... तसं न करताना अ... मला वाट अ जवळ जवळ एका महिन्यामध्ये सात ये आठ किलो वजन तुम्हीं करू शकताय. हो-हो आ माझ. माझ जवळ-जवळ एक आठ-पंधरा दिवसामध्येच. तीन किलो कमी झालं होत. ते पण एवढ रेगुलर नाही रविवारी मी ची करत होते. रविवारी कशी खात होते बाहेर. खात होते मी बाहेर. च जरी खाल्ल ना तरी चावून खात होते. ते एकच सांग त्यात. की अ कुठलीही गोष्ट खात. तुम्हीं पण खूप-खप. चावून खा म्हणजे त्याच पूर्ण पाणी झालं पाहिजे. आपल्या लाळ-लाळ मध्ये ते विरगळ पाहिजे सगळं.
शरीरामध्ये मध् जात. हा ते लिक्विडच ग केलं पाहिजे. म्हणजे मधल्या अवयवांना त्यांना पचवायचं काही कामच करायची गरज नाही. नाही आपणच खाल्ल्यामुळे ते. पूर्णच च अन्न बारीक झाल्यामुळे जास्त
आणि जेवढं-जेवढं आपण चावून खातात तेवढं आपलं, पोट लहान होत म्हणजे त्याच्यामध्ये कस खूप-खूप चावून खाल्लं, खूप लवकर पोट भरत ज समजा तुम्ही एक चपाती खात असाल मोठी. तर तुमचं पोट अर्ध्याच्या पातीमध्ये भरून जाईल त्या मग, मी तसाच फॉर्म्यला यु अस करून केलं होतं जवळ-जवळ म वाट आता तर वाढलंय म्हणा पण आता. सदुसष्ट वरच मी पंचावन्न वर आले होते म्हणजे बारा किलो वजन कमी केलं होत. ते अडीच महिन्यामध्ये दोन ते अडीच महिने लागले होते. हो लोक एका महिन्यामध्ये बारा-बारा. किलो कमी करतात.
ते चाऊन खाण्यामुळे
हो-हो माझ्या एका मैत्रिंचं किती कमी झालं. जवळ-जवळ बहात्तर वर्ष. चि अ पन्नास वर येऊन थांबली आता ती.
बाप रे बावीस किलो कमी झाल, आणि काहीच नाही करायचं सगळं खायचंय पण बाहेर दमान खायचेय हो ना चाऊून खायचंय.
न वज. जणू स्टॉप होत स्टॉप होत तर एखाद्या वेळेस सॉल्ट फ्री डे करायचं म्हणजे एखाद्या दिवशी मीठ कसलंच खायचं नाही काहीही खा पण बिना मिठाचं खा
हा-हा-हा ह आणि नाहीच काय खाल्लं तरी चालत असेल ना मग मिठाच कारण आपल्याला काही जात नाही समजा ताक घेऊ शकतो. पण बिना मठाचं हम्म चपाती खाऊ शकतो तो पर्यंत भाजी हे खायचं म्हटलं तर त्याच्यात मीठ लागतच आहे
लागतंच आहे
कशी आपण त्या दिवशी ताक घेऊ लिक्विड घेऊ समजा
तिनं अशी ना स्मूदी बनून घेतेली म्हणजे बनानाची दूध वगैरे टाकू कून स्मूदी बनव तिनं म म्हंजे केळी वगैरे टाकून म त्यांच्यात काय मीठ नसंत अ ह् साखरत चं प्रमाण ल खाऊ शकत‍ तुम्ही साखरच पण ते पण चाऊूनच असं, मी तर सगळं खाल्लं प चाऊून चहा आपण कसा थोडा आपणच कमी साखरेचा जर लवकर रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्हाला कमी साखरचा घ्यायचा असं
चालेल तसंच करून बघते मी पण करा माझे वेट फार वाढलेय तरी जास्त म्हणलं तरी सिक्स्टी नाईन आहे कासं माझं पहिल्या्या वेळेस पण माझ्या मुलाच्या वेळेस मी प्रेग्नेंट होते त त्याचा अठ्ठावन्न वरपासून थांबलं होत मी डिलव्हीच्या टायमाला तर माझं कॉन्स्टंट साफ साठ वर्ष अठ्ठावन्च वजन राहिलं त्याच्यानंतर मग पुन्हा मी दुसऱ्या वेळेस मुलीच्या वेळेस प्रेग्नेंट राहिले तर माझं वजन आडूसठ झालं तर मी आता ती मुलगी वर्षाची आहे तर माझं आडूसष्ट एकोणसत्तर असं वजन आहे. म्हणजे असं कमी ही नाही आणि पुढे ही नाही म्हणजे तेवढं राहिलं प्रेग्नेसी-‍- तेव्हा ते जेवढं झालं होतं तेवढं मला ते कमी करायचं ते थोडस कारण सिझर असल्यामुळे पोट सुटलंय खूप जास्त ते पण म्हणजे वजन वेट कमी झाले की ते ही कमी
त्याच्यासोबत तुम्ही अर्धा तास वॉक म्हणजे चालणं चालन चालू करायच हे जर तुम्ही प तीस बारचा फॉर्म्यला करत असाल तर अ थोडेफार योगा करायचे, एक्सरसाईज करायच्या किंवा फिरायला जायच अर्धा पाऊन तास फुल स्पीडमध्ये वॉक करायच.
हा.
ह आणि थोडस रात्री लेट जेवण्याऐवजी लवकर जेवून मोकळं व्हायचं. पण चाऊनच खायचं हो बारीकच जेवायचं बा म्हणजे मी बऱ्याच जणांना ते सांगितले पण ते काय कोणी विश्वासच ठेवत नाही. करेपर्यंत आता मला माझ्या मै त्रिणी सांगितलं मी केलं माझ आता कंट्रोलमध्ये आलं माझं साठ ठ आहे आता जेवणा बिना जेवणाच आता एकोणसाठ वरच आली आता मी न काही करता बरं का
हो ना हो ना हो ना.
नाही म्हणजे माझ्या जीवाला दिवसभर चालू असतं माझे हातपाय सारखं काही ना काही चालू असतं. तर त्याच्यामुळं माझं जेवणाच्या आधी सकाळी सकाळी वजन बघितलं तर एकोणसाठ पॉईंट वीस, पंचवीस, तीस पस्तीस असं असतं.
आणि जेवण केल्यावर
साठ, वीस म्हणजे एखादा किलो किलोचा फरक पडतो माझं कस आहे अ कमरेच्या खालचा भाग थोडासा मोठा आहे. बस माझं वरी काहीच नाही माझ्या वर च्या शरीरात काहीच नाही एकदम बारीक दिसतं पण ती सेंटरचा भागच मोठा दिसतो. पोटही माझ एवढा एवढं दिसत नाही. ते बत्तीस बार न पोट म्हणजे इंटेस्टाईन आपलं जे असतं मधलं छोट होत ते चावून चावून चावून मग ते पोट छोटं होत ना भूक छोटी झाली की पोटही छोट होत मग आपले मोठे मोठे घास ते मोठं मोठं चावून ते तसच गिळण पटकन मोकळ होण जेवण करू कमीत कमी चाळीस मिनटं तरी जेवायच. त्याला ला थ खऊ टी वही बघायचं नाही खाताना सलाड म्हणजे त्याच्या ककडी कांदा टोमॅटो हे ठेवायच हो ते पण बारीक खायचं भात जरी खात असेल तर ते पण बारीक घास आणि भात लहान लेकरांना किती छोटे छोटे घास
हा हा हा हा हा.
तसे घास द्यायचे.
त्याच्याने वेट कमी होईल समजा त्याच्या टॅब्लेट वगैरे काय आहेत का?
नाही नाही काहीच नाही फक्त त्यांच काण जे ग्रीन टी आहे त्यांची अंतर त्या ग्रीन टी मध्ये एप्पल विनेगरची असत ती साईड रेट काहीतरी म्हणतात त्याला ते टाकून घ्यायचं त्याच्यान पण खूप फरक पडतो. मी सगळं बंद केलं हो. आता दुसऱ्यांना सांग- तीय खरं- पण मी सगळं बंद करते. आता माझ्याकडे चहा प- ते आहे ते ग्रीन टीचे, पण होत नाही पिणं. मी त्या गोष्टी मुळे सायंकाळचा चहा सुद्धा सुटला माझा. मी चहाच घेत नाही सायंकाळी.
हो ना, हो ना आता मी तर चहाच घेत नाही कसाच आणि गोड पण काहीच खात नाही. तरी पण वेळ वेट वाढतच चाललंय-
ह. हं पण त्या बॉडी- त्या बॉडीला कंट्रोल करण्यासाठी तुम्ही प्रयत्नच करत नसाल तर?
हा कारण माझं जेवण पण खूप जास्त नाही आता मी सकाळी खाऊन जाते दुपारी जेव- आणि संध्याकाळी पण लवकरच जेवते. पण पोर्शन पण खूप कमी आहे मी एक चपातीच खाते सकाळी एक अर्धी तीन कोरा चपाती दुपारी एकच चपाती खाते- संध्याकाळी एकच. एक खाते अगर आर्धीच सं - बाई पोर्शन खूप कमी आहे. पण नाही त्याच्याने पण वेट- लॉस होत नाही म्हणजे ह्याच्यापेक्षा कमी काय खाल्लं तर मग चक्कर येईल. त्याच्यामुळ म्हणलं काहीतरी हा. घाई घाई घाई घाई. खाल्लं जातं ते. पण आता चाऊन खाईल.
पडतो.
हा हा हा हा.
एक महिना आता. आता वजन चेक करायचं आणि एक प्रण घ्यायचा की बाबा मला- करायच एका महिन्यामध्ये पाच किलो तर कमी करायचंय. तर बघा मग. आणि त्याच्यासाठी तुम्हाला ना खूप ऍक्टिव्ह राहण पण गरजेचं आहे. जरी तुमचा जॉब जरी बसून असला तरी पण तुम्हाला वेळ काढावा वाच लागल. थोडस फिरलं पाहिजेच त्याच्यासोबत
हा हा ह.
असर होतो नाहीतर नाही असर होत.
समजा, आपण दोन टाइम चाऊून जेवलं आणि सकाळच्या, दुपारच्या टायमिंग मध्ये समजा ऑफिसमध्ये असेल तर पटपट जेवलं कारण तिथं नाही तेवढा वेळ देता येत आपल्याला तर, तरी होऊ शकत-
तरी होऊ शकत. म्हणजे तुम्ही तुमच्या कॅबिनमध्ये बसून छोटे तुकडे घरीच करून न्यायचे तुकडे.
हा. नाही आता, कंबाईन मध्ये जेवतात ना सगळे जण त्याच्यामुळे तिथं वेळ अर्ध्या तासाच्या आतमध्ये जेवण झालं
मग तेवढ्या वेळ तुम्ही आह जेवढं जाईल तेवढ खा ना पण चाऊनच खाणार ना अर्ध तासामध्ये. तुकडे घरीच करून न्यायचे.
हा. हा. ह.
कारण तुकडा घास हा मोठाच होतो आपला तोडताना.
हो ना. हो ना.
त्याच्यामुळ ते फॉर्म्यला युज करायचा.
क हो झालं जेवण वगैरे झालं. तेच म्हटलं आता पाहिलं. इंस्टावर पाहिलं. व पाहिल्या वजन कमी हम्म.
काही नाही बघ हा बोला ना.
हा त्याच्यामुळेच वजनाचा विचारा व म्हनल.
हम्म हम्म्. नाही-नाही असं वाटत जे की तुम्हाला सांगितलं तर. मी चालू करू का की पण एक दिवसच केला मी पण योगामध्ये दुसऱ्या दिवशी आंग दुखायल म्हणून सोडलं तर. सोडून दिल्या. नंतर हे अशी काम आली. या कामातच लागून गेलो मग. ले झोपल्या नंतर तर मग हीच कामं निपटून टाकायची पडलेली असतात.
हो ना. हो ना. काम पण आता माझ्या मागे खूप काम असतं सकाळी दहा वाजेपर्यंत आवरा. मुलं शाळेत जायचे. मिस्टर जायचे. आपल्याला जायचं असतं सगळं आवरून
मला सकाळी साडे-आठ पर्यंत मला सकाळी साडे-आठ पर्यंत सगळं आव रून जायचं आणि तीन वाजता घरी यायच. घरी आल्यानंतर मग घरात पसारा पडलेला असतो. भांडे घासायचे असतात. परत पोरांना जेवायला द्यायचं अस तर जेवू घाल असत भांडे घासून बसायला चार वाजतात. चार वाजता पोरांना झोपून एकाला ट्युशन ला पाठवायचं एकाला झोप वायच नंतर घर झाडणं अ कपड्याच्या घड्या घालणं स्वयंपाकाची तयारी करणं म्हणजे चालूच राहती बॉडीला आरामच नाही. आपण मग ते. जरी मी तीन वाजता जरी आले. तरी अस थोडी नाही की मला झोपायला भेटत. भेटत म्हणून आज तर. आज तर. रविवार आहे. आत्ता आत्तामाझी भांडी झाली तीन वाजलीच
हा हा नाही आता माझही सकाळपासून मी आता कपडे घेतले दळण केली एक्स्ट्राची कामं असतातच दळण हे करून ठेवणं कारण एरवी वेळ भेटत नाही आपल्याला
चालेल चालेल चालेल चला तुम्ही एकदा करून बघ
हो चालेल चालेल चालेल एक महिना करून बघते सांगते तुला क ओके
ठीक